हॅलो!
आवाज येईना, का काय?
नाही नाही अजून देत मला.
याला ना मग येईनच म
हा तुमचा आवाज येत नव्हता?
बरं आहे का मग आता?
हा बरं थोडं मांडीच दुखु राहिलं. एक्सरा काढ दे ना तु एक्सरा एक्सरा काढाय लागतोय. आव चाललं का थोडं असं
हा भाई काढून घ्या आगा
हा ना एक सर काढून घे हा. मी म्होलते जयस तेईन तुम्ही बसा एक वेळेस तुम्ही ते बऊल सांगितलंत बरााजचे हॅलो हां. मला ग्राम सांगायचे पैसे सांगितले क मला भरायचे तुमही म्हणे भरते मी
अच्छ
हा तर बसून देवी आज ते मुद्दल काढा मग तेवढं मग आम्हाला व्याज मुद्द्याला ते काढा म्हटलं तुमचं
तुम्हाला काय?